अं
हॅलो
हा आवाज येते का
आवाज यू रायला हम्म बोला झालं जेवान
हो जेवण झालं त्याला पोन झाला मग आणि जेवण कराला बसली मग
हा काय
बातच झालं मालं त्याल हो त्याला फोन आला की नाई. बस ताला फोन ठेवल्यावर बस एका मिनिटात ते
हौ काय
हा टॅक्सच सपला तो
आज झाला का पूर्ण तुमचा
नाई व ते झालते ते दोन मंदातले केले की नई केले नई कि नई आठ दिवस झाले. माले जै पासून कॉल संपले त्यावेळेस पासून म्या केलं नाही तर ते युनच नइ राहिला आता
हा हा
त मग हे त्याच्या समोरचच केलं म्या पूर्ण
हौ
हा बसते रेकॉर्डिंग आपला आवाज रेकॉर्ड करावा लागते त्याच्यात ते
त्याच्या आपल्या पुढचं असं नाही की आपला आवाजच रेकॉर्ड कर लागत.
ह आवाज रेकॉर्ड करावा लागते आपला न काई याच्यात बोला लागते वाटते बाई आपल्याले म्हणजे ते ते रेकॉर्ड ते रेकॉर्ड करतात. ते रेकॉर्डिंग ते आपल्याला ऐकाय लागते. आण ते ऐकून जसच्या तसं लिहाय लागते. आण ते लिहून तसं च्या तसं, तसंच टाईप करा लागते त्याच्यांबी
ते हा म्हणजे जे हा नाई ते केलंच नाई ना‌ म्या झालंच नाई यूनच नाई राहिलं मले ते म्हणजे आलतं मागच्या बारी न पण मी हे गटाच्या कामां देखीलली मी काही केलंच नाही त्याच्यावर इंटरेस्टच नाई दिला म्या
हा हा
मग काई नाई मग काय राहिल मला ते
हौ काय म्हणजे या तीस कॉलच्या नंतरच हाय की मंदातलाय ते
नंतरचा नंदरचा
तीस कॉल झाल्यानंतर ना
हो
हा बर म्हणजे आपलाच पहिले म्हणजे त्याची पूर्ण रेकॉर्डिंग ऐकून घेवा.
हा ते लिहा ऐकून घ्या जसे जसे बोलतात ते तस तस पण तेस मग आपण ते लिईन घेतो की नाही आपण रजिस्ट टर वर वईवर ते त्याच्यात तसं टाईप करा.
हा मग तिच्यात तसच टाईप करून टाका ते
हो
हो हो विशाचाय विशेचा
काई
वीस सातवीस हो
हम् ते ते पहिल्याच मस्त सातव्या महिन्यात मागच्या वर्षाला तर तेच ल खास तार्स होता तो
हो तो टास्क मस्त होता
लवकररी झाला
हा
याच्या तर लज चालू आहे.
लवकरी झाला पैसे सगळेले सारखे आले. याच्यात तर कोणाले किती कोणाले किती, कोणाले किती?
असंच चालू आहे तुम्ही विचारलं का कोणाला की आले काय म्हणून असं ऐकण्यात आहे का
अ त्या प्रमिला काकुले आले विचारे सहाशे रुपये सोळाशे रुपये आले तेह म्हणजे तेल सोळाशे रुपये आले आतापर्यंत
ह का परमीला काकू म्हणजे कोण आपल्या हे गावातले?
ह हा इंगडे काकूती बातखेड्यातल्या
हा हा ते
हम्म
तेले आले का?
हो
हा मग येतील ना एका एक करता करता आता त्याचा टास्क पूर्ण झाला असे म्हणून आलेस ती ना तेले
हो.
मग तुम्ही आता समजा तुमचं पंचवीस लोक येल आहे. मग हच्यात तुम्ही पाहिला का?
मला पंचवीस मधून मला पंधरा पंधरा कॉलचेच पैसे आले मले.
किती दाखवू राहिलेय?
पंधरा कॉल चे पैसे आले उरलेले सात दिवसात येतील म्हणते बाई पण अजून येऊन नाहीत राहिले.
म्हणजे पंधरा कॉलचे किती दाखवू राहिले पैसे पेमेंट?
पंधरा कॉलचे तीनशे एकोणवीस.
होव काय? येतीन येेतीन.
काय माहित आता, काय माहित.
मग आता या बायर पडूनच येऊनच राहिले तर आपल्याला येते नस ना
हो हो
कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते आता हे सरकार काम आहे हे.
हो सरकारी काम कायचं हे.
सरकार म्हणजे असं प्रायव्हेटचय जथून पण आता त्याच्याच हातीय की नाही.
हो हो हो.
आता असंय काय हे
आता सगळ्या बायले ते सगळ्या बायले ते सारखे पैसे देतील तो पैसा काय झाडाला लागला?
सांग बा.
कोणाला किती टाकतात कोणाला किती टाक आता तस आहे आता ते कितीक बाय हातश चांणी मग काय तर.
प्रत्येक ठिकाणची यात ना. किती गट यालेत
आं?
प्रत्येक गटातले तर दहाजण नाही पाच पाच पाचजण तर असतील?
तीन तिन आहेत दोन दोन घेतले आहेत म्या गटा परत
आ? गटा परत दोन दोन तीन तीन जण आपल्या ग यात काय म्हंटलं बाई?
जेवन झाल का म्हटलं?
हो जेवण झालं, जेवण झालं भांडे घास सले आणि मी आठला पहिले फोन करून पाहुदे बाई नाही तर झोपतीन म्हटलं हे.
हो झोपलीच होती मी आलतीच म डोळ्यात आता फोन वाजला म्हणून उठली मी म्हटलंत आलाच फोन अशी ना. हा म्हणून मग तेला म्हटलं की ब लवकर फोन दे.
हा तो तर मला म्हणे आई झोपली.
हा लाल दिसला ना डोळ्यावर मग लाल लाईट बियट बंद के कराला लावले ना त्याले लाईट बंद केल्याशिवाय झोप नाही येत ना. हो.
आवो अर्चनाला किती वेळ फोन केला एक फोन नाही केला तीन.
ते कामाला चालू आहे ना माय व.
अवो कामाला जायचं का रात-दिवसा कामाले रात्री तरी फोन केला तर लेकर म्हणतात जा कामाले काय म्हणता?
बाई ते आता पंधरा हजार रुपये महिन्याची बाई आहे ते आपल्यासारखी आहे काय?
हां म बरं आठ वाजता सात वाजता साडेसात वाजता हा ते तर झालंच ना-
ती म्हणते आठ वाजता जाते ती सकाळी मग येते हो मग हो थांब ना म्हणे नऊ वाजता वापस येतो म्हणे बाई एका तासात.
हां.
मग डबल बारा अकरा बारा वाजता जातो म्हणे मग एक दीड वाजता मग घरी येते काय तीन वाजता येते काय घरी मग संध्याकाळी डबल जाते आठ वाजे लुगू
हां
अशी काम करते बाई तेव्ह
हा काय मग खरी आशिन बाई त्या लेकराची गोष्ट
हां. संध्याकाळी डबल आठ नऊ वाजे लघू जाते हं, तेव्हा स्वयंपाकाच काम करते ते स्वयंपाकाचं घरी
मग त्या कामात ते काम कसे असतात स्वयंपाकाचे तर सकाळी नऊ वाजे जे लुगू नाश्ता
हा हा.
हो मग ते ज नाही होत मग बारा वाजता जेवनाच अकरा बारा वाजता
हां हा.
ह मग तीन चार वाजता डबल नाश्त्याच असते
हा.
ते तर हाय ना. येते जाते येते जाते.
दोन घर घेल आस्तिन तिनं म्हणून तिले भारी चालणं अशिन ते
घर घेल आहे म्हणते.
हां. मोठं अशिल ते समजा ते नाश्ता किष्टा असं त्याच टायमिंग लावेल अशी.
हा.
म्हणून तर तिले टाईम नाही भेटू राहायला.
हम्म.
ते मनिषाबाईचं तर चालू झालं का.
हा.
मनिषाबाईचं झालं का ते कार्य ॲप चालू.
नाही हो माय तिचं तर खुलूनच नाही राहिलं. मई ॲपच नाही येऊन राहिलं तिचं त्याच्यातबी आपण ते खोल्ल की नाही.
हा.
खोलताबरोबर बातच बंद होते.
हा ना.
बातच निरा ते टच केलं त्या कार्या ॲप वर टच केलं. ती उघड तेन बंद होते चालू होते बंद होते असच होऊन राहिलं.
हा बय.
हो.
काल केलता मी तेले फोन तर ते म्हण मला चालूच नाही. होऊ राहील आलं म्हणत ताई.
नाही चालूच नाही होऊ राहिला. तेच तर कांचीची वाट पाहू राहियली. कांची इन तर का चालू करून दिल.
नाही म्हटलं तेल कांचनले जेमते म्हटलं ते.
ह.
तुम्हाला दि कांचन घरी नही.
मले सांगे ना मले. म्हणे शीतल न सांगितलं म्हणे. शीतलबाईन की कांचन न देलं म्हणून नालं चालू करून.
हो मॅ म्हटलं कांचननी जमते मला, कांचन नच केलं म्हटलं चालू.
कालच नाल सांगितलं मणे तिन.
ह त्याच सांगितलं तेयले. मीटलं जाऊन पा तिच्या पाशी. तीले जेमते म्हटलं ते.
हम्म.
ते काय म्हण कुठे जायलाय म्हण.
हो जायला तीन ते. आता आली घरी.
हा काय. पाहायला लावतातील एक वेळा जमलं जमलं. आता हे किती म्हणजे. आपल्याला समजा ते करायचं पूर्ण किती दिवस टाइमे, अजून आहे.
काय जो माय त्याचा टाइमिंग निघून गेला की दिसत ना म्हणजे चालू नाही होत. नाही तर हे काय कुठे हून राहिलं सुरू. दोन माले हिरवीची हिरवीच दिसून राहिले नाहीत काय तर.
हा का ते कोणी त म्हण, दीड महिना बी चालती.
नाही नाही. दीड महिना घे नाही चालत.
तेच तर म्हून राहिल माय. हाजे बी काही असं लिम हे अस त्यांना वेळ अशी ना समजा की, इथल्या दिवसात. कालावधीष की आता समजा, किती तारखेपसून येला हे.
लो ये एक तारखे पासून.
एक तारखेपासून येलाय की नाही.
मग काय त.
म आज की प, नाही-नाही करता-करता चौदा तारीख हाय.
म.
चौदा दिवस झाले.
मला चार तारखेलेस ते, तीनशे एकोणीस रुपये आलते.
हम्म. आपल्या याच्यातले हे सगळेचे फोन बंद आहेत की नाही, म्हणून आपल्या मला वाट जास्त भारी चालय हे.
हो.
शीतल बाई ले तर मला ईकूण फोनच नाही लागत.
हो.
काय मालुम बाई.
हो का. नाही, तिले लागला की. मले, म्या तिने लावला की तिचा आवाजच नाही येत मले.
पण, त्या शीतल बाई चा.
हो.
हो का. ते का मला ईकून फोनच नाही लागते.
हम्म-हम्म.
माटलं बाई इथंन एकदा दाखवा की नाही काचनले.
हो का.
हम्म, कसय मग दोन, तीन कॉल झाले तर वीस लोक गेले तर, मग तर लवकर होतील.
हो-हो-हो. आता किती झाले तवले. आता किती झाले.
आता हे बोलल की, सोडा कल होता.
हो काय? मी दोन, तीन नंबर पाठवतो. मी तुला आणखी. मी दोन, तीन नंबर तुला अजून पाठवतो.
पाठवा-पाठवचा बरं म्हणजे जे बोलायचे राहील ते पाठवचा माय मा
हो-हो
हा का की मी पाहिले दोन, तीन जण येले करून, तर ते मण झाले आमचे पूर्ण. त्या बहिणी मला पाठवले, तेव दोन, तीन नंबर पण ते तेजे झालं.
हो काय.
हा ते बाई म्हणत मी दोन जणचे नंबर देतो म्हणत आमचे शेजार ची त्याच्यास बोलता तुम्ही आता आपला वेळ, आणि त्याचा वेळ भुकून जाते ना तो.
हो.
आव ते कॉलमेटचीच मॅडम ते तिच
करून दिलं ते आता, आता करून राहिली तू फोन इतक्या दिवस करायला लागत होते, रोजचे चार-चार पाच. पाच केले असते, तर झाले असते आतापर्यंत.
अ हो झाले असते आता पर्यंत तो खरी गोष्ट हाय तुमची मी त्या बाईले केला मग तिच्यावर तुम्हाला केलाच नाय. म तुम्हाला त्या बाईला सारखे चालू ठेवले असते तर वीस लोक आले असते.
सांग बाई मले पाचन अन् तिले पाच मले पाच तिले पाच सहा सहा कराय लागत होते आम्हाले.
हा मग झाले असते पटकनी. हे काय होते फोन वावरात नेला की मग तिकून तो टाइम म्हणजे एक वाजे लोघू तर काय हेच नाय.
नाय.
तिकून आलो की आपण समजा काम करत राहिलो की तीन वाजे लोघू तिच्यातच राइतो.
हा.
इच्यातच तुजा टाईम चालला गेला ना आता म्या त बाय हा हा ठेवा.
ठेवा.